हॅलो हॅलो
हा बोला
काय चाललं आहे. हॅलो हॅलो
हा बोला काय करता.
काय नाही जेवण करते तुम्ही
आम्ही बसले आमचा झाला ना जेवण
हा काय मस्त लवकर केलात लवकर जेवत वाटत.
हा मी
आा
आम्ही लवकरच जेवतो आम्हाला भांडी वगैरे लवकर लागते. तर ना घसायला आणि झोपतो पण लवकरच हवी् हा लवकर उठायला लागत ना सकाळच
हा काय बरं आहे मग काय बोलत बाकी
तुम्ही एवढ्या लेट का करता जेवण
आमचे सर्व लोक लेटच जेवतात भाऊ वगैरे लेट जेवतो.
ह म्हणून तुम्ही लेट जेवण कर तिच
हा लेट जेवत लेट काम म लेटच झोप न होतं.
मग
म डोल्याखाली डार्क डार्क सर्कल्स येते ना तुमच्या लाईट झोपले तर
अहो आलेत. आलेत ना भरपूर आलेत.
मग लवकर झोपवायचं ना
अह कामच लेट होत.
आम्ही बघा ल कर झोपतो लवकर जेवला का कसा लवकर झोपता येतं हो मग काम वगैरे सगळे लवकर होतात. मग आणि लवकर झोपलं का जाग पण लवकर
हो उद्यापासून लवकर देेऊ आता आम्ही
हा
तेच ना मग काय बोलतय बाकी हॅलो हॅलो हॅलो हॅलो! हॅलो हा बोला हो येतोय.
आो बला!
काय बोलता मग बाकीकी.
काय नाही बलं जॉब वगैरे कसं काय घरच असता.
नाही घरीच. घरीच असते घरी अ..
हम्
घरी मशीन आहे.
म्हणजे टेलरात का तुम्ही?
हो. ब्लाऊज वगैरे शिवते ड्रेस वगैरे शिवते आता सध्या बज.. बंद आहे सीजन व जास्त असस्त. परत ब्लाऊज पण वर्क करते.
हो का मी पण करते ना. मग माझा ड्रेस वगैरे शिवायचा असला तरणार आहे ग तुम..
अहो मग तुम्ही जेवता मग माझ्याकडे कशा ला आणता का तुम्हाला एवढ एवढी.. बिझी असत का?
नाही मी ना शिवत मी आरी वर्क करते.
अच्छा अच्छा चांगलं आहे मग.
अ हा.
म मग अ बग ना आता म्ह.. जे आपण द्यायचे टायमात वगैरे शिवणा आणि पैसेच नाही लोक देत.
हा ते तर झालंच पैसे द्यायला पाहिजे लोकांना अर्जंट पाहिजे असतं आणि.. पैसा नाही दे.
एकच नाही ऍडव्हान्स वगैरे तर नाहीच भेटत आणि मग पैसे पण नाही. काही काही लोक तर तीन तीन महिने लागतात पैसे द्यायला. आणि शिवायच्या अस की घाई कााय करतात भरपूर वेळा झालाय. आता.. तर एका लेडीजनी पा किती पंधराशे होते त्यांच्याकडे अ आरी वर्क मी रात्र रात्र रात्रबर जागरण करून करून, शिव केला सगळा कंबर मोडून घेतली स्वतःची आणि अ किती आता मला पैसे दिले, दो तीन महिन्यानी तीन साडेतीन महिन्यांनी पैसे दिले. तर आशाच सोडून दिलेली की, पैसे भेटतील पण दिले त्यांनी. लोक एवढी पण लेट कराल. तेच ना खर्चाला होतात तेवढेच. तेच ना, तेवढेच काय झाला होता.
पण एवढी मेहनत करायची आणि परत देत नाही पैसे. रात्र दिवस जागून करताव मेहनत. आणि द्यायच नाही ना, मला पण खूप राग येतो.
हा काय? तेच ना असं वाटत की परत ऑर्डर घ्यायच्यात नाही ह्यांच्या, पण काय करणार? आपला पण धंदा आहे मग घ्यायलाच लागत.
हो धंदा हायच.
हो. मग. तुम्हाला मग किती ब्लाऊज वर्क करून दिलेत?
मी आता सध्या बेसिकच केलाय. एक दोनच झालेत माझे? जास्त तर नाही घेतलेत अजून, आलेत तर नाही आता सीझन पण नाही ना लग्ना सरांई वगैरे असली का? म कसे येतात ऑर्डर.
बरोबर. मग बाहेर दिली, बाहेरची ऑर्डर होती का?
नाही गावातलीच होती.
हा काय? तुमच्या इकडे किती पैसे वगैरे घेतात आसे?
आमच्या कशा गावात जास्त देत नाही ना कोण? बाहेरचे असले का कसे म देतात. गावात कंजूस लोक असतात ना.
तेच आमच्या इथे पण तेच हाय.
हो का? हा गाववाले असेच असतात.
आणि आपण मागू पण नाही शकत, त्यांच्याकडन हे द्या द्या आमचे, आपलेच पैसे मागायला आपल्यालाच लाज. काय ते?
पैसा मागायला लाज वाटतेच.
द्यायचं ना आणि म्हणजे प्रत्येकाला समजायला पाहिजे.
हा मग तुम्ही काय काय शिवता?
ब्लाऊज, ब्लाऊज अ शिवायला नाही एवढे आवडत पण, ड्रेस वगैरे ड्रेस म्हणजे आता नाही, नाही बहिणींच शिवते मी.
हो काय बहिणींचेच कशाला बाहेर चे घेतला तर, तेवढे तुमच्या हातात पैसे राहतील ना. आता बहिणींकडन तुम्ही थोडी ना पैसे घेऊ शकता.
नाय. त्यांच्याकडन नाय घेत, पण बाहेरचे पण लोक देतच नाही.
हो का?
हा.
नाही पण, भनशीकडन कस एक वेळा नाही मागू शकत, प बाहेरची कस आज ना उद्या देणार. त्यांना मग घ्यायाचे
हो आता, आता कोणी आलं तर घेईन?
आं
आता म्हटलं, आता कोण आला तर घेईन?
हो का हा हा घ्यायचे ना, तेवढेच आपल्या हातात पैसे राहतात.
ड्रेस वगैरे दिले तसे शिवून
हा ड्रेस सगळ शिवतात का? वन पीस वगैरे
हो वनपीस वगैरे. तुमचे सर्व
कॉट सेट वगैरे
कॉट सेट, हो शिवलाय.
हा, हा नाही ना मग आप आपला कुठ तरी बिझनेस चालू पाहिजे.
तेच ना, घरात बसून तेवढेच पैसे आपल्याला हातात वापरायला भेटतात ना, काय लागलं की चला?
हा ना.
आता सर्व महाग झालंय, मग काय कायतरी पाहिजे आपल्या हातात. सारखं पण मागायला बर नाही वाटत. तेच ना, सारखे मागायला पण बरं नाही पैसे
हा घरच्यांकडून ना, स्वतःचे असले का आपण कस पण युज करता येतात.
म गानिया ते बघा आता, काय बोलतय?
काय म्हणताय?
त्या आरी वरच सामान वगैरे पण किती महाग आहेत, लोकं ॲडव्हान्स
हो ना, हो. खूपच महाग हाय आरी वर्कच, प्लस आले पण पडतात तर मग चांगल्यातला सामान आणायला लागतंय ना. ते एवढ्या बायकांना कोण सांगलत्या. ते तर स्वस्त्याच बघतात सगला.
हो काही काही डिझाईन तर अशा असतात म्हणजे न सिम्पल असतात, पण त्यांना करायला पण टाइम लागतो. पण ह्यांना असं वाटतं की एवढे सिम्पल आणि एवढे पैसे. पण मेहनत पण बघा ना पाटची, तेच ना.
परत आपण एवढ्या रात्रंदिवस करताव.
आणि हो कम कंबर वगैरे किती भरपूर दुखते, घरातले कामं सोडून ती कामं करायला लागतात.
हो अ नाय, डोल्यांवरही खूप तान येतो ना. नुसतं सारखं बघून बघून.
ते लोकं समजून नाय घेत ना, सर्वे आता शहराकडे बघा ना किती ब्लाउजची अ ड्रेसची वगैरे शिलाई भरपूर घेतात आ चे पण चार चार पाच पाच हजार रुपये घेतात.
तिकडे तर खूपच महाग आहे, तिकडे तर एक ब्लाउ ची शिलाई पाचशे का सहाशे आहे, आपल्या इथं तीनशे देयला बायका कंजूसपणा करती बोलती, एवढी शोधून तर आणतात गुगल वरून. मला अशी पाहिजे तशी पाहिजे. आणि पैसं देताना
काही लोकं तर अर्धेच पैसे देतात, आणि अर्धे नंतर नंतर बोलून देईतच नाही.
हा ना आणि मागणार तरी कसे आपल्या गावातलेच असले तर ओर्गिडच्या माणसांकडून मागू पण नाही शकत
शपथच आता पण आपणच असे हे करतोय काही लोक स्वतःहून मागून घेतात पैसे काही लोक तर ऍडव्हान्स शिवाय ब्लाऊज घेतच नाही ब्लाऊजे म्हण म्हण काही असू दे
हा आपण नाही ना तुस बोलू शकत मला तर खूप लाज वाटते
तेच ना मी पण भरपूर आता माझे पंधराशे रुपये होते मी एकदा पण त्यांना मेसेज नाही टाकलं की माझे पैसे द्या त्यांनी जेव्हा विचारलं ना तर मग मी माझा माझं काही गुगल पे वगैरे नाही मीस मैत्रिणीच पाठवलं बहिणीच स्कॅन पाठवलं मग त्यांच्यावर पैसे आले
हो का
हा
बरं आहे
छान वाटलं बोलून
हा हा हा ठीक आहे ठीक काय चालेल बाय बाय